हॅलो हा बोला ना
काही नाही आताच जेवण झालं. हम्म अस शेवची भाजी पोळी खिचडी मोदक,
हो का, शेवची आज चतुर्थ होती का तुम्हाला,
नाही मी नाही करत चतुर्थी बाकी होती सगळ्यांना घरात,
अच्छा् मोद कोणते केले होते मग आपले साथे
हा मोदक पेढ्याचेच केले होते. ते बाजूच्या काकूनी पाठवले होते मोदक बनवून कणकीचे,
अच्छा तुम्ही ते उकडीचे मदक केले होते ना मांगे,
हो हो उकडीचे मोदक,
हा मला बनवायचे होते ते तर कसे बनवले होते ते,
हा ते का काही नाही आपलं मैदा घ्यायचा मैद्याचे केले होते मी तसे ते याचे पण असतात तांदळाच्या पिठाचे
हा हा अच्छा.
तांदुळाच तांदळाची जर बनवायची असेल तर तांदूळ
हम्म.
थोडेसे सुकवून घ्यायचे आणि नंतर ते दळून आणायचे. चक्की मधून आणि नंतर मग ते गाळून घ्यायचे आणि ते समजा एक वाटी जर घेतला आपण
हम्म.
दोन वाटी तांदूळ घ्यायचे ते धुवायचे आधी नंतर ते सुकवायचे एका ह्याच्यावर
हा.
आणि मग दळून आणायचे.
अच्छा.
नंतर ते चाळून घ्यायचं पूर्ण एक वाटी पीठ घ्यायचं मापानी चाळल्यानंतर हा आणि ज्या वाट तिने आपण पीठ घेणार आहे तीच एक वाटी अ पाणी घ्यायचं. आणि आधी पाणी उकळू द्यायचं. हा एका वाटीचा
अच्छा.
आणि मग ते पाणी उकळू द्यायचं चांगलं एक वाटी आदी त्यात तूप टाकायचं, थोडस मीठ टाकायचं. आणि मग ते चांगलं उकळलं की ते जे. एकवाटी पीठ आहे ते त्या पाण्यात टाकायचं.
अच्छा!
हालवुन घ्यायच पूर्ण आणि मग ते बस एक मिनट ते झालं की गॅस बंद करून टाकायचं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर.
अच्छा ते असं शिजवायचं का जास्त वेळ?
नाही-नाही एक मिनट. एक मिनिट फक्त उकळ पाणी उकळलं. कि पीठ टाकायचं आणि बस एक मिनिटच शिजत द्यायचं ते आणि नंतर गॅस
हॅलो.
झााकन ठेवायच वाफ नाही जाऊ द्यायची.
अच्छा त्याची वाफ अशी जा म्हणजे पूर्ण पॅक करून ठेयचं का ते?
हा हा एखाद्या डब्यात ठेवायचं नाही. तर मग गंजातच झाकण लावून ठेऊन द्यायचं.
अच्छा!
नंतर मग अर्धा तास ठेवायचं तसच ते. अ. तोपर्यंत आपण त्याच्या आतमध्ये जे भरायचं सारन असते. ते बनवायचं मग त्याचसाठी. गुळ घ्या. गुळ घ्यायचा एक वाटी.
हा.
आणि दीडवाटी अ खोब खोबऱ्याचा कीस घ्यायचा. हा आधी खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा चांगला, त्यात काजू बदाम वगैरे टाकायचे. आण नंतर मग गुळ गुळ, टाकायचा.
अच्छा गुळ किती घ्यायचा मग?
गुळ एक वाटी.
अच्छा एक वाटीला एक वाटी घ्यायचा का?
नाही नाही खोबरा कीस जास्त घ्यायचा खोबरा किस दोन वाटी घ्यायचा. म्हणजे छोटी वाटी घ्यायची. कारण ते सारण खूप जास्त होऊन जाते मग छोटी वाटी छोट्या वाटीचं, प्रमाण करायचं. हा दोन वाटी किस खोबरा किस घेतला, तर एक वाटी गुळ घ्यायचा‌.
अच्छा अच्छा!
हम्म, आणि नंतर मग ते झालं सारण बनवून, कि आपला जो उंडा असते. आपण जे शिजवून घेतलेला आहे. तो, तो उघडायचा. आणि नंतर तो चांगला हातानी हे करायचा, स्मॅश करायचा. पूर्ण तो असं, हा मळून घ्यायचाच. चांगला.
हम्म, हम्म!
कणिक भिजवतो आपण तशी.
अच्छा, अच्छा!
तर मग त्याचे उंडे करायचे, छोटे छोटे आणि छोट्या छोट्या अशा हे पाडायच्या छोट्या, छोट्या, पोळ्या लाटायच्या.
अच्छा!
हम आणि नंतर मग अ त्या ते झालं की, तुम्ही एखाद्या युट्यूब वर वगैरे एखादा व्हिडिओ बघू शकता. की जे मोदक कसा? करायचा नेमका, त्याच्या कळ्या कशा पाडायच्या. हम् हा तर ते युट्यूब वर वगैरे ट्रिक सांगितल्याय वेगवेगळ्या, त्या ट्रिक हे करून करू शकता.
हम्म, तुमच्या मोदकाच्या काळ्या छान होत्या पण
हा म युट्युब वर बघूनच एका व्हिडिओ मधून बघितलं. आणि नंतर मग झालं. करून बघित
हो का?
मग तशा ते कळ्या वगैरे पाडून, ते मोदक बनवायचे आणि एक गंजात पाणी ठेवायचं, किं जर तुमच्याकडे जर स्टीमर असेल, तर स्टीमर घ्यायचं स्टीमर मध्ये ते स्टीम करून घ्यायच स्टीमर जर नसेल तर मग एका गंजात पाणी ठेवायचं, त्यात एखादी चाळणी ठेवायची
हम्म, हम्म
चाळणीवर केळीच पान ठेवायचं, आणि त्यात मोदक ठेवायचे.
अच्छा पहिले मग असं, वरून ठेवायचं का केळीचं पान?
हा, चाळणीवर ठेवायचं चाळणीवर आणि त्यावर मोदक ठेवायचे आणि ते एकदम पॅक करून ठेवायचे.
आणि मग ते वीस मिनिटं ठेळायचं.
वीस मिनिटपर्यंत
हम्, वीस मिनिट झाले. कि मग बघायचं एकदा ते असे चमकतात का? त्याचा कलर चेंज होऊन जातो एकदम. शाईन हा शाईन! मग समजून जात की झाले.
हम्म, हो का जास्त वीस वीस मिनट वीस मिनिटपर्यंत,
हा वीस मिनिट ठेवायचं वीस मिनिट नंतर चेक, करायचं जर तरी झालेलं नसतील तर म अजून दहा मिनटं होऊ द्यायचं.
अच्छा, हो का हम्म म्हणून आता हे पुढच्या वेळेस चतुर्थीला,
हो चालते ना मी ते गणपती बसतात ना दहा दिवसाचे, तेव्हा बनवले होते. हम्म,
आता गणपती तसं पण येणारच आहे तेव्हा पण बनून तेव्हा बनून बघेल मी,
हो आता आता गणपतीचे दिवस येतातच.
हम्म हो ना वेगवेगळ्या प्रकारचे राहतात ना मोदक, पण उकडे जे जास्त कस ते कठीण जाते बनवायला,
हो तेची खूप झंजट असते म्हणून मी मो याचेच बनवले हो ते मैद्याचे
हो ना ती उकड कशी बरोबर. हा उकड कशी बरोबर शिजवताना आली पाहिजे ना व्यवस्थित. तांदळाची.
नाही ते तसच, हा मैद्याचे पण मस्त बनतात.
हो आम्ही महिन्याच्या पहिल्यांदाच
हो का, नाही मैद्याची पण चांगली लागतात असशी की खराब
हो का, बनून बघेल मी मैद्याचे.
आणि मोमोज पण तसेच बनवायचे.
हो का, मोमोस साठी मग आतलं सारण वेगळं असते का?
हो आतमध्ये पापडी, पता गोबी, नंतर मग, अ गाजर, आणि थोडस बीट, आणि बारीक कांदा चिरून घ्यायचा,
हम्म.
आणि ते असं थोड्या वेळ ठेवून द्यायचं तसच
अच्छा.
तर दहा मिनिटं तरी मग त्याला थोडं पाणी सुटते नंतर मग ते पूर्ण पिळून घ्यायचं ते
अच्छा.
आणि नंतर ते पिळलं की थोडस तेलात फ्राय करायचं ते सारण. तेल, जिरं, मोहरी टाकून. थोडस तिखट, थोडासा मसाला. हा हां तस. एकदम थोड फ्राय करा करून घ्यायच, आणि असच आपला मैदयाचा डो बनवायचा
हम्म.
आणि उकडीच्या मोदक सा साठी जसा बनवतो तसाच बनवायचा. आणि नंतर मग त्यात ते सारण भरायचं. आणि मग ते दसच तीन हो. तसे स्टीम करून घ्यायचे, जर तुम्हाला जर फ्राय फ्राय खायची अस तर मग ते स्टीम केल्यानंतर तळून घ्यायचे.
अच्छा म्हणजे स्टीम केल्यानंतर तळायचे का ते?
स्टीम केल्यानंतर तळायचे.
अच्छा.
हम्म. आणि जर थोडस अस पेरी पेरी वाले वगैरे पाहिजे असतील तर मगं त्याला ब्रेड असतात ना आपले
हां, हां.
त्याचाच त्याचा चुरा करून मिक्सर म त्याचा चुरा करून घ्यायचा ब्रेडचा.
हम्म हम्म.
टोस्ट असतात
हा हा हा.
त्याचा चुरा करून घ्यायचा, मिक्सर करून घ्यायच ते, आणि ते जे स्टीम झालेले मोमोज असतात, आधी त्यात पूर्ण अस हे करून घ्यायचे. भिजवून घ्यायचे. किंवा मग कॉर्नफ्लावर पाणी बनवायचं, आधी त्यात ते बुडवायचे. नंतर मग ते त्यात त्या तो जो ब्रेड क्रॅम्पस असतात त्यात ते पूर्ण ते भिजवून घ्यायचे असे. आण नंतर तळायचे,
आण वरून पेरी पेरी मसाला टाकायचा,
अच्छा त्याच्यासाठी तेल जास्त गरम पाहिजे का मग,
हो तेल एकदम गरम पाहिजे,
अच्छा,
आणि हे जे पेरी पेरीवाले असतात ते खूप तेल शोषून घेतात तर मग ते, आपल्यासाठी म्हणजे खूप जास्त ऑइली होऊन जातात. खायला चांगले लागतात ते,
हा ते जास्त ऑइल होतात मग,
कारण ती ब्रेड पण खूप तेल शोषून घेते आणि एवढं, तेल आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे तर,
हो ना स्टीमवाले छान आहे त्याच्या मला स्टीमवाले आवडतात मला,
स्टीमवाले छान लागतात.
हम त्याची चटणी पण मस्त लागते.
हो आपलं हं ती चटणी पण त्यात आपले मेवनीच आणि टोमॅटो सॉस टाकून बनवायचे हं, मिक्स करून, हा आण शेजवान चटणी जर असेल तर ती पण टाकायची त्यात.
अच्छा मग दुसरं काही टाकायची गरज नाही का त्याच्यात, त्या चटणीमध्ये शेजवान चटणी टाकलीेत.
शेजवान चटणी टाकायची आणि थोडा टोमॅट तो सॉस टाकायचा आणि मेवनीस टाकायची तिनी पण मिक्स करून घ्यायचे
अच्छा मग हे आपल वरच तिकट वगैरे टाकायची गरज नाही ना
नाही नाही बाकीच नाही शेजवान चटणी मधे सगळंच असतय हम्म बाकी काही टाकायची गरज नाहीये.
हम्म बनवून बघेन ना मी तशी
हो बनवून बघा तुम्ही
हो बाकी काय चालू आहे?
काही नाही मग चांगलं आहे सर्व
हा पाणी वगैरे आहे का तिकडे
हो आज आला पाऊस दुपारी खूप पाऊस झाला.
हो हो इथे चालूच आहे इथे थोडसच भुरभुरी चालू आहे पाण्याची
हम्म हम्म हम्म अस ते माझ ट्रेनिंग होत तर मी वरच्या रूम मध्ये बसली होती आणि वरची रूम आमची टीनाची आहे. तर बघते पूर्ण आवाज येत होता पावसाचा
हो हो त्या ह्याच्या मधुन आवाज येत पाण्याचा पडत आहे म्हणून
तेच ना नाहीतर मग काही माहिती पण नाही पडत घरात